हॅलो!
हा बोल कि,
हा ते तेच म्हटलं, तुम्ही अ चिकन बिर्याणी भारी करतायसा म्हणलं. जरा रेसिपी पाहिजेल होती ओ, सांगणार काय?
सांगतो कि, किती किलोची करणार हायसा?
आम्हाला एक किलोची करायची हो. एक किलोची करणार आहे हा.
हा हा, एक किलो हे घ्यायचं चिकन घ्यायचं. हाडाच बोनलेस दोन्ही पण चालते. एक किलो चिकन आणि त्याला एक किलो तांदूळ असे सं संपुर्ण प्रमाण घ्यायचं, मग हा चिकण चिकन धुवून वगैरे घ्यायचं मग चिकन मॅरिनेट करायला, आपल्याला लागत पहिला, आता आपल्याला जर संध्याकाळी पाहिजे अस तर सकाळीच मॅरिनेट कराय, जेवढं जास्त मुरल तेवढं ते चांगलं लागते. म मॅरिनेट करायला, दही दही एक- कपभर, परत आपलं आल्लं लसूण मिरचीची पेस्ट घालायची. परत कसुरी मेथी जरा घालायची. आल्ल लसून काय? एक इंच हल्लं एक- सात आठ लसूण पाकळ्या, मिरच्या एक दोन- तीन ते सगळं घालून मुरवट, ठेवायचं जरा होय-
भारी एकदम
होय बारीक करायचे मग ते काय आल्लं लसूण पेस्ट त्यांनी सगळं घातल्यावर, सगळं लाल तखट घालायचं, जरा बिर्याणी मसाला घालायचा एक एक दोन तीन- दोन चमचे घालवायचे, दोन दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा बिर्याणीचा मसाला घालायचा, आणि अ कोथिंबीर बारीक चिरलेली, जरा मुठ बर एक दहा वारा, पानं पुदिन्याची सगळे चिरून त्या मध्ये मिक्स करून, ते पॅक करून ठेवायचं. मग सकाळी पॅक केलं तरी चालतंय, आणि लईत लई जर वेळ नसला तर एक- तासभर तर ते मुरवट ठेवायला पाहिजे, या दृष्टीनं ठेवायचं ते सगळं- आपल्याला, वेळ जर नसला तर निदान तासभर तररी पाहिजे. हा वेळ नसला तर तासभर ठेवायचं, मग नंतर आता- आपल्याला भात लागणार भाताच्या तयारीला काय करायचं लांबडा आपला, बिर्याणीचा तांदूळ घ्यायचा जुना असल्याला घ्यायचा नवीन तांदुळापेक्षा जुना तांदूळ कस- दुकाांनात तर, गेल्यावर ते सांगत- खरा जुना तांदूळ घ्यायचा, जुना तांदूळ हे फुलतोय लय- असा म्हणजे चांगला होतंय, तसं नवीन तांदळात डा पाणी पाणी राहत असतय, म्हणून जुना कधी पण शक्यतो वापरायचा, बिर्याणीचा लांबडा तांदूळ कुठ कुठला पण असू दे, पण ते जूना पाहिजे आपल्याला. मग एक, एक पंधरा वस मिनिटं फक्त तांदूळ भिजत घालायचं जास्त घालायचं नाही जास्त घातलं की‌ तांदूळ जास्त फुलतोय म्हणजे तुटण्याची शक्यता. पाणी काय करायचं आपल्याला भात थर करायच. त्यामुळे आपल्याला नाही अर्धा तास चालत. कमीत कमी अर्धा तास नाही नाही. त्याच्यावर नाही ठेवायचा. मग परत भात करून घ्यायचा. बिर्याणी त्या थरासाठी आपल्याला पांढरा भात करायला लागतोय. मग त्या तांदळाच काय करायचं. पंधरा-वीस मिनिट झालं की, एक त्यातलं पूर्ण पाणी ड्रेन करून घ्यायचं. सगळं, आणि आपल्याला काय करायचं तांदळाच्या दुप्पट पाणी उ कळाला ठेवायच. त्या उकळत्या पाण्यात कणी आपले सगळे खडे मसाले, लवंगा घालायच्या, चार पाच मिरी घालायचं. ए हिरवी मिरची दोन घालायचं. दगड फुल घालायचं. आणि जिरं घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल घालायचं दोन चमचे तेल का घालायचं. तेलान भात सुट्टा होतोय सगळा आणि कारण बिर्याणीला सुट्टाच भात लागतो. त्यांच्यामुळ तेल महत्त्वाचं आहे. ते म्हणजे ट्रेक्स वापरायच आणि मीठ जास्त घालायचं. व्हय. मीठ जास्त घालायचं की जेणेकरून, भातात नंतर वरण मीठ घालण्यापेक्षा भाताला लागायला पाहिजे. त्यामुळे मीठाचं जरा प्रमाण जास्तच ठेवायचं हा. व्हय चव येत्या आणि चांगलं पण होते. आणि मग भात शिज वून घ्यायचा भात आपला सत्तर ते ऐंशीच टक्के शीजवायचा. कारण ऑलरेडी आपण नंतर थर दिल्यावर तो भात शिजणार असतोय. मग जर जास्त शिजला तर, ते म्हणजे सुट्टा भात पण तयार होणार नाही आणि मोडत्यात पण तांदळात
हा हा म्हणजे व्यवस्थित होणार भात तयार म्हणजे,
करायचा आणि ते शिजवून घ्यायचा भात भात शिजवून झाला की, भात शिजत टाकला की इकडं आपल्याला चिकनच्या ग्रेव्ही ची तयारी करायची. आता ग्रेव्ही जास्त पाहिजे. आपल्याला चिकनला कारण चि कनची ग्रेव्ही जास्त असली तर ओलसर आपली बिरणी तयार होत्या. ग्रेव्ही ही
हा हा, हा म्हणजे ग्रेवी जास्त होण्यासाठी काय कराय लागतय हा.
आपल्याला एक की लो लाग मीडियम साईज च कांदा जवळपास दीड किलो कांदा लागणार. त्या एक किलोच्या हेला आपल्याला, कांदा लागणारच कारण जेवढं जास्त झााला. तेवढ वल्ली बिर्याणी आपली तयार होत्या. मग बारीक चिरून चॉपर न घ्यायचा कांदा कधी पण चिरून एकदम स्मूथ आपल्याला बारीक पाहिजे. आणि एक अर्ध अर्धा किलो टोमॅटो घ्यायचं टोमॅटो एक एकदम अस पेस्ट केलं तरी चालते मिक्सरला किंवा बारीक एकदम चिरला तरी चालतय. ते झालं की आपण कांदा दीड किलो तो बारीक चि रेलेला आणि तर कणी एक अर्धा किलो कांदा कणी आपण खायचा कांदा चिर तोय तस चिरून त्याच फ्राय करून घ्यायचं तेलात तळून घ्यायचा कांदा कारण आपल्याला गार्निशिंग साठी पाहिजे. आणि बिर्याणीच्या थरात पण घालायला फ्राय कांदा लागतोय. त्यामुळे, करकरीत घाल करण्यासाठी काय करायचं तेलात असं, तेलात आपला कांदा साखर घातली कि कांदा ह्यो म्हणजे जास्तीत जास्त हे होतेय म्हणजे कडक होते त्यामु तेलात जरा साखर घालायची
साखर घालून मग ते गॅस बंद करायच ना मोठा ठेवायचा ते तळत ना कांदा
नाही नाही बारीक ठेवायचा बारीक बारीक ठेवायचा हा त्याच्यावर ठेवायचा होय होय ते झालं की परत
पिव पूर्ण पिवसरयू पर्यंत काय असं काळ काळा काळसर कसं
तर फ्राय कांदा करायचा आपला फ्राय कांदा केला क झालं तेजल क अ ग्रेवीला आता कांदा तेल घ्यायचं चार मोठं चमच तेल घ्यायचं त्यात आपण कांदा बारीक चिरल्याला टाकायचा त्यात असं जरा असं गुलाबी सर परतला की परत आपल्याला त्यात कोथिंबीर आणि पुदिना त्यात पण आपल्याला लागणार त्यामु एक एक दोन मूठ असं कोथिंबीर आणि थोड एक पंधरा वीस पुदिन्याचे पान चिरून बारीक त्यातच घालायचे टोमॅटो घालायचा टॉमॅटोची पेस्ट नाही नाही कांदा भाजून कांदा भाजल्यावरच त्यात घालायचं मग ते झालं की त्यात आल्लं लसून पेस्ट मिरचीची पेस्ट ती घालायची परत कसुरी मेथी पररत आपला गरम मसाला धन्याची पोड बिर्याणीचा मस् ला लाल तखट हे सगळं घालायच अगदी अंदाजानच घालायचं आपल्या अंदाजच घालायचा आपल्या आपल्याला जस आवडत तिकट जस जे त्या अंदाजानुसार आपण ते घालायचं आणि थोडं मीठ घालायचं कारण पण ऑलरेडी भारतात मेड घातलेला असते त्यामुळे मीठ घालताना हे जपून घालायचं मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं आणि बिर्याणीचा मसाला कुठला पण घातला तरी चालते आपण तो घालायच एक पाकिट असते पाच दहा रुपयेच तेवढ बस होते तेवढं घालायचं आणि आपण ते मोरवलेलं जे चिकन असते मॅरिनेट केलेलं ते चिकन त्यामध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं ते चिकन पूर्ण आणि त्याला काय करायचं थोडस पाणी घालायचं कारण जरा तरी ते शिजायला पाहिजे त्यामु ते वाफवून घ्यायचं चिकन सगळं मग त ग्रेवी पूर्ण आपल्याला कशी ग्रेवी पाहिजे एक पंधरा मिनटं तर म्हणजे भरपूर झालं चिकन हे वापरच शिजतय आणि मुरल्यामुळेच लवकर शिजते आपण ते एक एक दहा पंधरा मिनिटं शिजवलं की त्याला तसच गार करून द्यायचं मग आता आपल्याला इतडं आपलं भात आपण सुट्टा करून ठेवलेला असतोय मग आता एक पातेल घ्यायचं त्यामध्ये आपण तेल बिल लावून घ्यायचं पातेलाला सगळं खाली तमालपत्र वगैरे घालून घ्यायचं मग आताचा एक थर द्यायचा आणि परत ऑलरेडी आपण कसं करणार आहे एकाच थराच बिर्याणी करणार आहे दोन तीन थर करायचं नाही कधी पण म्हणजे ते पूर्ण चिकन ज्यावेळी अर्क त्याच्या उत्तरते तेी एका थरात उतरते पूर्णस बेस्टला पण भारताच थर आणि वरच्या पण थर हा भात तर सेम पाहिजे आपला म्हणजे जेवढा खाल्ले करणार तेवढाच रे त्यामुळे निमत त्याची क्वांटिटी करायची मग खाली पंढरा घालायच पूर्ण तर हा मग त्यावर आपण सगळ चिकनची ग्रेव ग्रेवी तयार केल्या क नाही ती सगळी ग्रेवी ओतायची ते चिकन त्यावर मग त्या हा पूर्ण सगळंच ओतायच. हा आणि मग त्यावर अ कोथिंबीर पुदीना चिरल्याला घालायचा परत आपण अ तळलेलं पाहिजे तर काजू घालायचं टेस्ट साठी आवडत तर आपल्याला आणि वर त्याच्यावर फ्राय क घालायचा मग ते झाला क र्कने आपण परत राहिलेला भात त्यावर घालायचा. मग त्या भातावर पण पुन्हा आपण कोथिंबीर पुदीना परत फ्राय कांदा ते सगळं घालायचं. आणि आपला इसेेन.. आपला म्हणजे इसेनच असू दे किंवा आपल्याला केसरच दूध असल. तर केसरच्या एक चार पाच काड्या दुधात भिजवायच्या आणि त्याच ते दूध तयार करायच आणि त्याच थेंब सोडायचं म्हणजे त्यांना क नाही फ्लेवर येतोय एक वेगळा आणि पाहिजे तर एखा कलर वापरायचा कधी पण चार पाच कलर नाही दोन तीन कलर वापरायचा नाही. दिसाला बिर्याणी चांगली दिसत नाही. मग तेवढंच एक केसरी किंवा आपल्याला बाबा पिवळसर पाहिजे तर तसा एखादा कलर पाण्यात मिक्स करून ते फक्त वर शिंपडायचं असं आणि ते शिंपड त्याला पूर्ण त झाकून पूर्णक बंद करायचं आणि आपण तव्यावर अ आपला चपातीचा तवा घ्यायचा. त्याच्यावर एक गरम करुन घ्यायात त्यावर ठेवाय म्हणजे आपल्याला खाली तरसत नाही बिर्याणी. अजिबात आणि मग ते झालंय हे आपल्याला त्याला स्मोक द्यायचा असला आपल्याला धुरही द्यायचे असले तर एखादा कोळसा घेऊन गरम करून घणे ती वाट तर आपल्याला तेल घालून किंवा तूप घाला काय पण घाला आपल्या आवडी नुसार.. ते ती वाटी त्यामध्ये पॅक करून ठेवायची पॅकच करायचे आणि त्याच स्मोक द्यायचं ते स्मोक मुळ नाही बिर्याणीला एक वेगळी चव येते. म्हणजे बिर्याणी जरा चविष्ट होत्या आपली चांगली लागते बिर्याणी असं खायला. आणि ते झालं की मग बिर्याणी आपली तयारच होते आणि बिर्याणी वाढताना कधी पण एक साईडनच वाढत जायचं की जेणेकरून भात पीस आपलं ताटाला आपल्या लागायला पाहिजे. म्हणजे एकाच बाजू न उकरायची कधी पण बिर्याणी.. सारखं त्याला हलवायचं नाही त्या बिर्याणीला त्या हलवलं की.. त्यात भाताचे शीत मोडतात मग ते आपले अखंड राहत नाहीत म्हणून त्याला सारख कडवायचं आणि एकाच बाजूनच हो करायचं म्हणज..
हा नाही ते तव्यावर ठेवलंनंत बिर्याणी किती वेळ ठेवायची ती पॅक करून स्मोक
एक दहा मिनिट ठेवायचे दहा दहा ते बारा मिनिटात म्हणजे- ते व्यवस्थित वाप जाते त्याला कारण तवा ऑलरेडी आपण गरम केलेला असतो. त्यामुळे ते बास होते तेवढ्या वापवर ते शिजून जाते आपलं म्हणजे भात पण शिजत त्यातलं चिकन पण शिजतय सगळं मग ते तयार होतच की आप ब आपल्या करून बघ मग तुला कस वाटतं बघ हम् चालते चालते. ठीक आहे ठीक आहे बर बर बर ठेव आहे हा हा चालत.